हॅलो हा येतोय मॅडम
बोला मॅडम काय करतायत
काय नाही ते काल मिीटिंग आहे ना किशोरी मिीटिंग त्या मुलींना म्हणजे फोन लावत होती नाही उद्या आपली मिीटिंग आहे सांगत होते त्यांना
सांगितलं मग तिकडच्या हा तिकडच्या भागातले आपण अंगणवाडी दोन भागात त्यांना सांगित तिकडेच घ्यायची हो हो अंगणवाडी क्रमांक दोन मध्येच घ्यायची आणि सगळ्या मुलींना जवळपास म्हणजे ज्या शिकत नसेल ना तर त्यांना पण सांगायचं
हो तस सांगितलं होत त्यांना सगळ्यांना घेऊन यायचं असून येतच नाही मॅडम या म्हणजे काल परवा पण मीटिंग घेत होती एक मुली मुलगी पण नाही आली
बरं पण त्यांना सांगायचं त्यांच्या घरच्यांना पण सांगायचं सो हे मीटिंग महत्त्वाचे असते म्हणा मुलींसाठी पण आणि चांगल्यासाठी मिीटिंग घेतो त्यामुळे महिन्यातन एकदा तरी पाठवत चल आपणा
हो तसच सांगावं लागल मॅडम पण मुलींना आपण माहित ज ना आपली मिटिंग अस ते त यायला त्यांना काय हे होतं बर कायऐकायला त्यांना ते
बाय मुलीनाथ त माहि मुलीनाथवर आता काय बोलणार मुलेंना आपण एकतर
समजायला पाहिजे ना मॅडम त्यांना पण आता काय काय काम आहे गरज आहे ना मॅडम सगळे
कामाला जातात ना
आता ऊन पडतं म्हणून नाही जातात आता जास्त ऊन आहे ना पाऊस पडल्यामुळे स्ते हो आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जागे पढत न म्याड
हो दुसऱ्या जागे पडतो, म्हटलं का तुमच्याकडे ते
नाही-नाही आमच्या बागामध्ये नाही अजून पाऊस.
काय स्वयंपाक केला मग तुम्ही आज.
आजका अ! बाजरीच्या त्या वड्या काय सांगतात ते
हो-हो बाजरीच्या वड्या बरोबर,
तुम्ही खाल्ले का मॅडम ते,
मी म्हणजे ऐकल्या आहेत पण अजून खाल्ल्या नाहीयेत त्याला काय खारोड्या का काय असं काहीतरी म्हणत
शेवयाच हा! हा!
हा पण मग खाल्ल्याने मी अजून एकत म्हणजे इकडे जळगावकळे काय करतात. अ, बाजरीचं जे पीठ असतं ना, ते थोडं अस शिजून घेतात. घेरून घेत त्याात आणि त्यानंतर तर ना त्याचे पापडं वगैरे करतात, पापडं आणि बाकीच्या अशा हात्या वड्याने आपण टाकतो का हाताने.
हो! हो! गोल-गोल ना.
ताते, तर हां!
तशाच बनवल्याय हो.
आणि मग त्या कशा बनवतात तुम्ही.
ते ना पिठ आपण मकीची बाखर कशी बनवतो मग ते गोल-गोल नाही. ओढून देतात ते मग बा तस बनवून द्यायच म मकी पीठासारखं, ते बाजरेचं पीठ आणि बारीक-बारीक अशा. गोल-गोल लड्डू सारख्या बनवायच.
म्हणजे तुम्ही असं ते बनवून नाही ठेवलेलं आहे का? की आपण पापड कसे बनवतो. तसं, ते पीठ घेरलं जात त्याच्यानंतर त्या वळ्यासारख. झाारलं जातं आणि त्याच्यानंतर सुकवलं जातं. त्यानंतर मग ते खायला वापर. करतात तसं नाही का?
तं नाही, ते लगेच सुकवायचं लगेच करायचं असतं ते.
अच्छा मग ते आपण पाटोड्याची भाजी करतो. त्याच्या सारखं का.? म्हणजे कणिकस भिजवून घ्यायचं, हो हो हो तसच हा बरोबर.
गुळ नाही नाही गुळ गोड.
गोड. बापरे. बाजरीच याचं गोड करतात.
मग एकदम चांगले लागतात, मॅम
गव्हाच्या पीठाचं ऐकलं हे पण बाजरीच्या पीठाचं नाही.
नाही ऐकलं एकदम छान लागतात, एकदम छान लागतात मॅडम तुम्ही जर मजा येणार तस आवडत ना मॅडम तु मग मॅडम तुम्ही, शेताचे काम शेताचे काम तर ते मक्कीचे ते काय सांगतात ते लावायचे ते होडायला गेले होते.
हा मला हेच. ना तुमच्याकडे पेरायला काय म्हणतात ग? पेरणी म्हणतात आणि सोलर काय म्हणतात?
सोलरला.
हा.
सोलर ला सोलर हो
काहीतरी वेगळं म्हणतं असती
सौरऊर्जा कोण तसं?
तेच ना सोलर ऊर्जा, सोलर पंप हा आणि जैविक शेतीला काय म्हणतात तुमच्या मध्ये?
काय?
जैविक शेती.
जैविक शेती जे विक शेतीला म्हणजे मँम मला ते समजतच नाही ओ.
जाऊ दे असू दे मग.
हो. मॅडम मला ते आ कायही सांगा. तुम्ही उद्या येणार ना? तो तुमचा उद्या उपवास नाही ना?
हम्म उद्या नाही उपवास माझा का गं
मग तुम्ही काय खाणार बर सांगा उद्या मला आता बनवायला मग खावाच लागलं ना आता मी स्पेशल बनवणार आहे तिथं घरी तर नाहीच मला जमत, ना आमच्या घरी इथे आईच्या घरी बनवणार आहे म्हणून
म तू आईच्या घरी काय करते
अ
का
हा मग का घरी का काम करायला जाऊ का मँडम
हो आईच्या घरी आराम करतेय मग तू
मग आईच्याच घरी आहे ना, मॅडम ते असं काम पण करून घेते माझं पण काम होऊन जात हं म्हणून
असं आहे का बापरे मज्जा आहे तुझी
हात अजून जास्त जड नाही उचलत नाही मी मॅडम अजून दुखतो ना
हो ना अजून दुखत असेल, ना ती जखम म्हणजे टाके पुरण काढले का तू
हो काल पूर्ण झाले टाके काढून हो
काम जड जमत नसेल आणि पाणी नाही जाऊ देत असणार ना त्याच्यामध्ये
नाही ना पाणी तर नाही जाऊ देत.
ते जोपर्यंत वाळून जात नाही तोपर्यंत पाणी नाही जाऊ देणार मग तू किती दिवसापासन आईच्या गावा कडे.
अ अ चार तारखे. असून.
चार तारखेपासन म्हणजे आता तुला किती दिवस होऊन जातील एकतर दहा दहा दिवस जात. लागतील ना गं आजची जर चौदा तारीख पकडली तर मजा आहे बा. बा. काही नाही काही पण बनव मी काही पन खाऊन घेईल.
कशाला नाही ना मॅडम अजून मला मा नाही पण तुम्ही तेच खाऊन घेणार असं म्हणजे तुमचा उपवास. भगर नई ना ना असू.
नाही उपास नाहीय माझा मी तेच सांगते तुला उपास वगैरे नाही आहे तुला जे बनवायचं आहे ते बनव.
हो चालेल मग मला पण तेच ना मग तेच बनवायचं आहे ना.
ना उद्या सोमवार आहे ना सोमवारच खात नाही ना.
नाही खात.
नाही सोमवारचं नाही खात मी.
बाप मग काय बनवायचं? बनवायचं
मग काय बनवशील?
बनवायचं होतं म्हणून
अ पण मग काय करणार आता सोमवारचं नाही खात सोमवारची मिटिंग ठेवली य आपल्याकडे परत अजून ते बाहेरचे लोक आलेले आहेत. हम्म परीक्षण करण्यासाठी. हम. मलगाव मानमोडे हे दोघं गाव झाले दोघं गाव भुलाण्याचे वजिट चालू आहे. मग तुझ्याकडची मिटिंग झाल्यानंतर मला पुन्हा बुलायला यावं लागेल
मग इकडन तुम्ही बुलाण्याला जावा जाणार का या
तुला धनवंतीने फोन केला होता का
हम्
असंच केला असेल कधीतरी मग तुला
काल का कालच केला होता तो तुम्ही हं लशी करायला गेले होते ना
हा लसीकरणला गेलेते, मी शुक्रवारी गं शुक्रवारी लसीकरण होतं
हो हो त्या दिवशीच फोन केला, तुम्ही मदाना आल्या म्हणजे आले होते ना त्यांना घेऊन दोन तुला घेऊन मग बँकमध्ये होते ना तेव्हा फोन लावला तिने
हम् तिला बँकेमध्ये सोडलो मी आणि मी पुढे आले होते मग
हो तेच
अजून काल
तेच मला होता ना मॅडम तुम्ही पण सोमवार सांगताय तुमचं कसं काय सोमवार मॅडम
म्हणजे असं म्हणजे मी उपास नाही पकडत सोमवारी पण आम्ही सोमवारी खात नाही
आम्ही पण हा आमच्या तिथं सासरवाड्या मध्ये मी पण नाही खात सोमवारच
हो असं आहे तर उपास वगैरे नसतो तो पण सोमवार पाळतो सोमवार हम् म्हणून मग त्यासाठी ना मी आदल्या दिवशी रविवारी पण सहसा नाही खाता आम्ही कधीतरीच खातो
असं
नाहीतर मग सोमवारी वापस पुन्हा केस वगैरे धुवावे लागतात ना त्यासाठी तुझ्याकडे किशोरवयन मुलींच काही किट वगैरे आहे का
किशीर मुलून वय झ किठ
आणि त्यांना ते डायऱ्या दिलेल्या आहेत आहेत
ते नाही ना मॅडम डायर्या लागते ना तेच पाहिलं मी पण त्या म्ह जे मिटींगमध्ये त्या मुलीनाही का डायर्या घेऊन बसल्या त्यांचे फोटो पाहीले मला वाटलं का माझ्याकडे पण असेल पण मी बघितलं तिथ
नाही ना लक्ष्मीला पण दिलेले होते ना मला एकदा विचारावं लागेल गेलला रंजनाला रंजना होती त्या भागामध्ये
हो तसच म्हणजे मी मग मग मी मुलींना पण विचारलं विचारललं होत तुम्हाला डायऱ्या दिलेल्या का अशा त्या ताईंनी तर मग त्या नाही नाही सांगत होत्या
नाही सांगत होत का एकदा लक्ष्मीला विचार चारूण बघ तू दिले आहेत का म्हणून कारण की सगळ्या सी आर पीनां वाटलं होत आहे
म्हणून ते सगळे म्हणजे फोटो काढ ग्रुपवर येतात ना
हो हो डायरेक्ट घेऊन बसलेले असतात, मग त्या घेऊन हो डायरेक्ट येऊनच बसले असतात मग त्या घेऊन बसायच्याच आहे त्या कशा भरायच्या ते पण तुम्हाला सांगणार होते मी उद्या पण मग आता तू म्हणते की त्याच्यामध्ये नाही आण किशोरवय मुलींच रजिस्टर जे आहे ते नवीन केलंय ना त वेगळं केलंय ना
किशोरवय ते अजून रजिस्टरमध्ये आहे ना मॅडम
तेच कुठलं म्हणजे तुझं मिटिंगच रजिस्टर आहे, जिथे गरोदर माता, स्तनंद माता घेते त्यांच्यामध्ये नाही ना गं मी नवीन रजिस्टर दिले होते ना गं किशोरी मुलींसाठी मिटिंगला
ते रजिस्टर ना ते हम
तर वाटप केले होते बघ तु होती का त्या मीटिंग एक तर अ हिने पण घेतलं होतं धनवंतीने पण घेतलं ते नाही म्हटलं मी आणलेले एकतर
धन्वंतरी आणि कोण दोन तीन मुलींना दिलं म्हणजे शेरकीना दिलं होत
कोशोरवयीन मुलींसाठी जी पीयर लिडर आहे ना
हो म्हणजे त्यांनाच द्यायचं का तर
हो त्यांनाच द्यायचं ते रजिस्टर हो त्याच रजिस्टरमध्ये हे मीटिंगची नोंद करायची
हो बनवं लागेल मग
चालेल मग चल मी बोलते तुझ्याशी नंतर, उद्याचं नियोजन कर मी दहा सव्वा दहा पर्यंत पोहोचून जाईल तिकडे, हा?
हो हो. काय बा बार म्हणजे